ते दिल्लीहून धंद्यासाठी बोलाण्यात आलं या या या अगं कमी होत नाही ते बंद होतय सगळं एक वरच एवढा मोठा आहे
असं कसा काय आहे ते
ते काय नाही आधीपासून सिस्टेम आहे
मग माग जा
आवज दुसऱ्यांचा चालत नाही हेला
नाय ग मग कशाला
आवाज चालत नाही
काय कराल्यास
काही नाही टीव्ही बघत बसलेलो
हा हा चहा पिलीस
नाही अजून
हा हा कधी येणार आहेसा मग
उद्याच की
कसं येणारा मग
न्यायला ये कि मग
न्यायला आणि मग क्लासला जाते तेन कस गाडी मग
सोड कि तू
का काका नाही म्हणाल्यात
अग काकांना बर नाही आहे
काय व्हालय आ
मग त्यांनी कसं येणार
काय व्हालंय विचारालोय गं
अगं तेच कि पायाच काय जखम पायाला लाग त्यांच्या काय झालं नाही काय ते
हा हा
मग
मग स्टँ काका स्टँड वर सोडलं तर तुमचं तुम्ही या की बाई आणि लई हाल होतय ते
बर येतो घे मग बसन
कुठं काका हातकणंगलेच्या स्टँडवर सोडतो म्हणणल्यात न्हव
इथ रिक्षा असतात की बाई दारात
हा मग तसं चालतेय की मग रिक्षा न हातकणंगल्यापर्यंत या तिथन मग इचलकरंजीत उतरा
हम्म
चालतंय राज आला शाळेसन कितीला येतोय पाच वाज साडेपाच वाजतात काय
सव्वा पाच वाजतात
कसं जातोय शाळेला
चालत
चालत
व्हय पोर पोर चालत जात्यात
आणि सायकल काय झाली त्याची
सायकल नाही वाढत गं
काय ते
सायकल नाहीया वाडत
होती की गं
काय माहित नाही बाई
हा हा हा मग जय आला जय आला काय
गेला नाही तो आज
का?
असं सुट्टी घेतलाय कंटाळा आलाय म्हण. कर आठवड्यातन एकदा सुट्टी घेतोय त्यो म्हण. आठवड्यातन एकदा सुट्टी घेतोय त्यो
रविवारची सोडून.
हम्म
अग बाई भारी आहे की मग मावशी काय म्हणली नाही.
हमं.
मावशी काय म्हणली नाही काय?
बकाव त्या्या क कोण लक्ष.
कुठ गलाय म
आच्छ कुठं प बसलेला मग अ आता गाडीहणून कुठे गेलाय फर बैर
हा मग ते कोलॅबरेशनच आणि काय म्हटलं काय?
नाही काय म्हणलं नाही.
हां हां. च काय करतेस मग दिवसभर बसून
काल बुद्धी दिसन गेल दिवसभर तिकडच के या ऑर्डरला
हा हा कुठल्या गावाला गेल तसं ते पण माहित नाही.
गावाला नाही तथं आळत्यातच जरा तिथ आळत्यातच गेलत ग. म्हणजे ऑर्डर कराय म्हणजे ऑर्डर नघ अस की फेशल बेशल करायला घरात
हा मला वाटलं मला वाट. प्न करायेल ते ह हा. बसलेलीस काय बघत बसलेलीस.
हो आहे मग कस? पहिला गेलतो ग बोलत बसलेला मग ती म्हणजे अ. म्हणजे फोन आला क तिला मग म्हण इथेच काय एकटे जातोय मी असं म्हणते म्हण हाय येतो मजा म्हणली जेव आणि ून मग ती पणणजे मी जेवताोय आणि आवरून येतो मग ती पण जेवनावरली पण जेवन आवरलं वन बणी घातलं आणि दोघी गेलं मग सकाळी गेल तर बा नाही अकरा का बाराला मग तीन ला आलं घरी
अग बग
नालो मग तिथंच बोलत बसला आम्ही गु दिंच्यात मग सा आला नंतर साडेस आला मग आणि कणारली
एवढं उशर काय बोलत बसली तीस.
ती ते तेका कराल ति ग मग मी त्यापेक्ष बसलाय लगवलं. असच हे ते सांगा हा.
मी गेल तर ओपण कराल ते बाय.
सांगाल ती काय बसलेला मग बोल मग तकत मम्मी खेलते ह्याला केंद्रात
हा हा मी पण मी पण गेलतो बाई काल केंद्रात मी आरतीला जाणार होतो काल पहिला मी म्हणाल तो जाणार आहे जाणार आहे मग आणखी गाडी काय मिळतस नाही. आणि ल ना पण बंद पडल्या मग मोनीला फोन केलो. मोनील म्हटल जाऊया काय केंद्रात मग मोनी म्हणली चालतय जाऊया मग मला मोनी पण म्हणली. अस अचानक कस काय विचारय लाग असतो.
हम्म.
मम्मी म्हणलो नाही ग जाणार होतो खरं गाडी नव्हती मगताण राहिलेलं. मग आरती किथली होती ते कळण झालतं. मग साधना महिन साडे सहा ला असत्या. साधना वाहिणींना फोन लावलो त्याने का फोन उचल ना मग परत सुरेखा मावशीला लावलो.
हम्म
मग सुरेखा मावशी बोलली आणि मग म्हटली साडेसहा ला असते. मग ती मला म्हटली, अ तू एकटी जाणार असलीस तर मला घेऊन जा. म्मी म्हटल मी तसच म्हंटलं मीच लोकां गाडीवर जाणार आहे म्हण तुमला कसं नेऊ मग म्हंली बरं बर चालतय मग म्हंटली नाही ग जाणार असलीच तर एकटी मी येणार होतो,, म्हण, म्हटलो, नाही हो मी चालोय शेजऱ्यांच्या गाडीवर नं मग ति न किती दिवसात त्यांत्याना म्हणालतो तुम्ही चला वैरणीला जाऊन या्वया, चला वैरणीला जाऊन या्वया. तिखंड जाऊन आल्या क्षेत्र जायले एणार नाही, मग असं करत करत साडेचार वाजता गेला आम्ही, आणि
हां
मग, आलोय की ति ला सांग मी घरला,, बरोबर साडेसहा ला मग, मोनी सहा वाजता आता फोन केल ती, केलती, तिन वेळा फोन केलती, मग मोनीला म्हटलो मग आणि फोन केलो मी आल्याआल्या, मग म्हंटलो काय करूया गळ मग ती म्हटली आता साडे सहा वाजले. झाली असंल आरती, असं म्हणलं असूंदे जाऊया म्हटले जाऊया म्हटलं मग म्हणली इतीच काय आवरून, मग मी म्हटलो, मी धार काढतोन येतो, आणि आंघोळ पण केले नव्हतो मी अजून
हम्म
मग धार काढलो, आंोळ केलो, गडबडीनं मग गेलो, मग ही आवरली नव्हती, हिला वाटलं जायचं नाही. मा आणि गेलो, मग आवरली, कपडे घातली, वेणी घातली, आणि मग जाऊन आलो.
हम् ह
ते काल काय तर केंद्रात लग्नाच चालू होतं बाई.
वय
काय तर ते सांगाल तीत बई माहिती, मग जरा पाया पडलं, जरा बसलं आणि मग आलं भई लगेच, मग ती पण म्हणाली नव्हता,, आज खरं दिवस बर आहे बग,, सकाळपासन लय पाऊस हाय आज.
होय, इकडं पण होता बाई आसला, रापरापराप पडाला त जरा
येऊ, म्हणजे इथ जरा दोन तीन वेळा मधी जरा जास्त पडला, आणि कमी, आता काहीच नाही आहे.
आता पण घहीत पण काय नाही आहे.
हम्म,, असंच वालंय सकाळपासन चालतय,, बघा मग, उद्या येणार ना वा
हम्म
मम्मी, हिनाला फोनला लावलेली काय
कवा्हा,, का काय म्हणाल ती,, सकाळी तिन तिन किलती वाढत, काही काय माहत नाही म मला, मी झोपलेलं तवा
आशुदीला त्यांन लावलेली ग, मग म्हटलं कसं काय लावाव लागले ही
काय माहीत बई. ती कोण ही, आरतीला, आरती दिला लावलेली वाटतं, कायसं काय काय त्यांचं चालेलं मला माहिती नाही, झोपलेलं व मी
हा हा
हं
चाल मग,, तू आणि मम्मी जावा म्हणसा की बारशाला
हा चालतय. का, कशाने जायचंय
पहिला प्रवीणदादा म्हटलेला फोन करून की, त्यांची गाडी आहे म्हणून
हा, कुणाची त्यांची म्हणजे? आम्ही देवड्याले
उपळावीस ना गाडी, नाही उपळावाल्यांची गाडी येणार होती वाडत, म आणि काय झाल आणि फोन करून सांगितलंय तुमचं तुम्ही बसन या.
हा आणि काय हा आणि काय पुढं?
बसनं जायचं निपाणीपर्यंत तिथनं जर काय नाही गावलं तर त्याला फोन करायचाय.
आणि पाऊस बीऊस आणि पावसातनच जायचं ह्याचान एसाटिन.
होय, म. काकी आणि समर्थ.
कसं?
त्यानी पण आता बसनचकी तात्या जातात का नाही काय माहित आता.
म्हणजे आम्ही दोघी आणि काकी आणि काय वेगवेगळ काय असं काय म्हणाले तुम्ही.
एकत, एकत्र गेल तर पण चालतेच की आणि गावातले आणि कोणतर असतील. गावातलं पण आहेत काकी काल विचाराल त्या मग का अर्चना काकी विचार ती ग मावळ न कोण असं म्हणली म्हण जेव म म्हणली आत्या कोण आता तुम्हीच की असं म्हटली. म्हंटलं कुठलं काय त्यांच्या दोघी जण हत म्हंटल मग सायलीला सगाल ती वाटत आता त्या प्रवीणच्या पोरग्याच्या लग्नात तुम्हीच आत्या आयसा म्हणून. मी म्हणल माझ्या पण मनात ते आलत म्हटलं पहिला. त्या दोघी असतात म्हणून मी काय एवढं हे केलं नाही म्हटलं.
हा..
आता बघुया आतील फोन करून विचारणार आहे त्या दोघी येणार आहेत काय त्या नसल्या तर मी पण येणार आहे.
तू आहेना मग काय जायच नाहीत मग ऐकतील नको होतय मग तिथं.
हम्म, त्याला काय म्ह
मग सा सायलीचं काय झालं?
कशाचा?
सायली येणार आहे का नाही ते विचारले ग. हॅलो.
कालच.
ठेवले वाडत नाही जरा.
हॅलो.
हा.
काय म्हणली सायली?
येणार आहे का काय तिचं कॉलेज चालू झालंय काय विचार राहिली ग.
रविवारी कशाला कॉलेजला जाते रविवारी
हा रविवारे हायना हा.
हम्म काय करते काय माहित आता? बघुयाकी काय, काय होते चालते. ठिव काय?
हा, हा, ठेव.
का ब